हॅलो. हॅलो.
थाम ना बाबा आले.
हॅलो आला का आवाज?
आला आला बाबा आले होते समोर.
वर राहुद्या चालू.
नाही नाही गेले आता.
हा.
काय म्हणती? हम्म दरी जाऊन बसले अच्छा दिवस दिवट्या आहे पाऊस आहे पण आता उघडेल आहे न.
ह. अ हा. च पाणी घेऊन आले तशी आले.
काय नाही भेटला पाहुणीला.
नाही का?
काही नाही, नाही, नाही, नाही काहीच नाही तशीच येल आहे.
तोवर पावसाचही म्हणून म्हणलं
हा नाही नाही पाहुण्याला काही चहा पाणी प्यायलाइत दिवशी तशेच नाही राहात.
मी काय काल मग दीले का ते तिचे पै
पैसे पैसे दिले हा. माधुरु ताई होत्या आणि मी होती. माधुरी ताई होत्या हम्म.
हा हा.
म्हंटलं त्यांला घेऊन कुठं यायचं त्याच्या म्हटलं चला.
बघा ते कोणत.
ननंद
हा हा हा ना त्यांचं काय?
त्यांचंच खातं खोलायचं पोस्टात मग अन मग खोलल.
दोघी हाय का काय बाबा हाय का म्हणल.
ते होते नंत
हा तरीच म्हटले आवाज ऐकला मी.
हा ते म्हणे चहा, पाणी काय करू नको.
हा तेच म्हटलं. काय मग तुम्ही त्या दिवशी नंतर आल्या का ती केवायसी करायला मंदिरात?
हा नंतर मी दुसऱ्या दिवशी आले त्याच्या नंतर
दुसऱ्या दिवशी पण होत ना बाई त्या दिवशी किती गर्दी झाली होती एकाच दिवशी
मग नाही तरी त्याच्या आधी दोन दिवसापासून होती माहिती आहे का तरी.
हा ना ते ना ती या यांचं थोडं हळूहळू होतं ना राधिका ताई ला लवकर पण मग त्या. यांला एवढं हा आणि त्यात रेंजही नाही राहत.
हा. नाही मग आम्ही गर्दी नव्हती ना तेव्हा फोन केला तिनी म्हणे आता तुम्ही
हा मग आम्हाला अकरा वाजता मेसेज टाकला आम्ही जाता जाता तीन वाजले होते. मग नेमक आम्ही गेलो लगेच आमचे नंबर घेतले ना अन लगेच अ कुठल्या बाया होत्या काय माहित म्हाताऱ्या म्हाताऱ्याच अशा त्या उठल्या ना भांडया. म्हणजे ते यांच्याशीच भांडल्या आमच्याशी नाही.
आमचे शर्टच घेतले तिने सगळ्यांच होऊन दिल आणि मग आमचे घेत
सरस्वती ताईशीच. याच्यात खाय हच्यात लई तेव जात. पाहूनन अस करत्यात तसं करत्यात आम्ही केव्हाच आल्यानं पाऊन असं तिथं जातीचा काय प्रश्न आला. असंय. हा मग त म्हगती आम्हाला सवय झाली राधिका. म्हणलं बरं आहे म आता काय तुमची सवय झाली आम्ही कामही करतो अन् सवय झाली म्हणलं बरंय. लागतच नव्हता लागतच नव्ह आता लागलाय.
माझा मी लावीत होते लागतच नव्हत केव्हाचा. माझा मावस भाऊजाईला झालाय एक आत्ता.
हं, हं, हं, ते समोर पर्यंतच सांगितलंय नेमकं.
हम्म.
आणि ते यांला राधी ताईला करायच तर म्हणलं ती काय कामात.
नाही आज रविवार आहे आज घरीच असल. किती पाच द्या ना वर. वीस ला मिळत का? पंचवीस ला. पंचवीसला आहे. . .
हम्म तेच म्हणलं करू पाहू. करून लागलं तर लागल.
नाही केला पण टाईम ही नाही राहत. घरी गेलं का म लई घरात तर टाईम नाही नाही जरा खर बोलण .
नाही नाही हा वेगळच. मलाय नाही हे पोर मोबाईल घेऊन बसत्या दोघचे दोघ बी. एकाच झालं का याकाचा हा त्याच्या. तडच मग तिकडून मगमीच चार पाच वेळा तला
मी मला माहिती ना म्हणजे पोरांकड फोन आहे म्हणून ते कटकोराले मी सारखी फोन. करायचे तेव्हा कोडं तो कोण उ चालला गेला. अर म्हटलं आता पैसे घेऊन येले परत ग.
हा मग तेच ना तिने पण काय केलं. हम्म मी पण माझ भाऊचाच्याच्या लावते ना. उ तरर ती. माझ्या भावाची पोगी कट करून टाककी त सारख मग मी काय करते डायरेक्ट व्हॉट्सअप. कॉल करते मग तो जवर तो आजवतो मग सगळे मग म्हणते कोणाच आहे कोणाच आहे. ते आ बरोबर कट करता येत व्हॉट्सअपला म्हण ते जरात वाजतो
ह नाही
हम् हाय लय शिकला आता असच
ना आमचे नाही करते करत आमची नाही करत कट आमची चालखी बरोबर आणून देतो ब्रह्मी सकाळी सु सलाम आणि कोण कोणी मंडत मण तो मवश काय
हा अय काय खायचंय ब्रेड का? टोस्ट? हा चहा प्यायचा आहे ना? आता का,
इतक्यात, ते माझ्याशी बोलली आताच आल्या का? मी ओळखली च ना नमस्ते,
हा म हा ना तू हा म्हणली ना. आता म्हणशील,
हम् नाही ओळखलीच नाही तीन तोंड बाधलेल होतं.
हम्म हम् अच्छा काय इकडं मळ्यात बिळ्यात गेली.
कोण कानचन मळ्यात जाईली मी घरीच
कांचनचा नंबर हा ना मी तेच म्हणल कांचनचा आहे. नंबर आता तिला, संध्याकाळी भेटल का? संध्याकाळी किती वाजता आवरत. हा हा ना नऊ एक वाजता मग कर हम्म क्या आता हा स्वयंपक करायच. असाल आता तिला.
ति माळ्यातच होती आली का नाही? काय माहितीय अजून.
टुर पोरी विरी करीता असतील ना ताई?
हा मगं सासू आहे ना.
ते हा काय.
नाही. कामाला दोघी सांगाच प्रॉब्लेम आहेला आता,
हा ना चहा प्यायची ना? त्या काकीला म्हणाव चहा प्यायला ये. तूप येल नाही म्हणजे बसून बसून कंटाळ आला असेल.
कंटाळा तर येतोच पण आता काय करणार आहे. बरं फोन ठेव आलेच.
ह. तू चालूच राव दे हा. एककू न फोन आलाय ते यांच चालूच राहू दे.
पंचवीस च अर्धा लिटर, पन्नास एक लिटर.
मी काय म्हणते चालूच राहू दे फोन आलाय हा.
चालेल.
हम.
हम. हा.
काय नाही हॅलो.
हॅलो.
हा आला का आवाज?
आला आला.
हम्म त्यांचा तवा भाजी आणायची ना पोरांना सूप आला आला.
खात्यात का पोर
हा खाती नाही ना भाजी नाही खाती म नुसत सूप सूप देती भाजी खायला आहे तेच पप्पा मग तो काही नाही खाती फक्त अंडे तेवढी खाते कधी मधी आता तेनी डायरेक्ट बंदच करून टाकलेय भात असला का बिर्याणी ती खातीये पीस तर खातीच ना‌ तुमच्या घरात आहे मी खाती ना
नाही कोणीस नाही खाते आमच्याकड नॉनव्हेज
हम्म- हम्म
हम्
ब्रह्मा जातो की शाळेत आमची तर चार पाच दिवसापासून बुडली सर्दी ज राहिली होती
आमची दोन दिवसापासून जायला नाही ना ते याच्या पावसामुळे ये
नाही हा खूप पाऊस येतो हम म का तो ना छटोस लागतोय का ठीक आहे
काल ड्रेस आणि ते आणले त्याला नाशिक वरून हा स्कूलचा ड्रेस ते आणले.
नाशिक
सीएफ कलेक्शनचा
हा हा किती लाजता वाजता एकच आहे का
पंधराशेत सगळं बसलं त्याच दोन ड्रेस एक स्पोर्टचा एक शाळेचा
हा ना आणि शूज
शूज ते आणते सगळं आणलं सॉक्स सगळं घेऊन आलं
त्याच्यातच बसल का सगळं हा देती देती देेती बाळा हा देेत थांब थांब थां थांम थांब थ हा हा देते देते एक मिनट हा देती देती दोनच मिनटं थांब देती बाबा थांब